हा यालाय काय बस हम्म नमस्कार काय म्हणताय फोन केलता.
नमस्कार! काय नाही तुम्ही ऑर्डर घेताय कळालं त्याबद्दल विचारायचं होतं म्हणून कॉल केला.
हा बोला की घेतोय की ऑर्डर घेतोय. कशाबद्दल म्हणजे हा बोला कि!
म्हणजे तुम्ही कसल्या ऑर्डर घेताय व्हेज नॉन व्हेज त्यामध्ये
दोन्ही पण घेतो आम्ही नॉन व्हेज च पण घेतोय व्हेज च पण घेतो. य नॉनव्हेज च म्हणजे तुम्हाला काय पाहिजे?
म्हणजे मला एकंदरीत सगळी माहिती पाहिजे होती कसं काय काय ऑर्डर असतात? काय काय करून देताय वगैरे असं
हम्म आमचं कसं आहे अं चिकनचं म्हणजे कसं आपण फ्राय करून मागतय कोण गायचं सुकर असा मागतय कोण चपाती भाकरी ते पण मागतय
मग तुम्हाला कसां पाहिजे तेिंव्हा फक्त बिर्याणी पण मागतात
अ बिर्याणी कशा पद्धतीची करता तुम्ही
बिर्याणी काय आम्ही जास्त करून रसा बिर्याणी घेतात आमच्याकडनं आम् कसं दम बिर्याणीपेक्षा अक घरची बिर्याणी असतना म्हणजे कसं ते मुस्लिमच्यात कसं करतात तशात कार करतोय ती पण माझ्याकड फास्ट जात आणि दम बिर्याणी पण करतोय सगळे प्रकार करतोय किंवा कोय हम् कसवते धबिरनल तरर बेलगते आणि हे करतय ते असं रेगुलर म्हणजे त्याला कसा रस्ता पण असेल तर चालतय असंच खाऊ शकतोय आपण असं करतोय तशा प्र्रकारे पण करतोय ते कसं थोडस तखट करतोय आम्ही आणि जरी न नसला रसा तरी पण चालतो रसा पण देतोय आम्ही सोबत कांदा लिंबू रसाम आणि बिर्याणी अस अशा प्रकारे करते म्हणजे असं करून कुणाला कस ब्या कस वाढताना थोड प्रॉब्लेम होत मग ते वाढताना प्रॉब्लेम होते त्यामुळे ते नको म्हणतात आणि ज्यांना दम बिर्याणी आवडतना ते दम बिर्याणीच मागतात
मग ते रेग्युलर करताय त्याचं तुम्ही रेसिपीत काय सांगू शकताय
सांगतोय का तसं काय नाही मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कसं असतय कोणत्या डिवाईस असत आमचं मग तुम्हाला मी असं सांगतो ते क्वांटिटी काय सांगत नाही आम्ही कसं करतोय एक किलो चिकन घेत ो त्या चाले परत आलं लसणाची पेस्ट आणि गरम मसाला परत आपलं कस तिकट कसं असतं त्याच्यावर हे करतोय कांदा टमाटो भरपूर कांदा भरपूर घेतोय आम्ही आणि आलं लसूण घेऊन आम्ही पला काय करतोय कांदा टायम तो पूर्णपणे भाजन घेतोय कोणून जास फ्राय करून घ्यायच आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात आलं लसूण गरम मसाला तखट मीठ हे सगळं घालून घेतोय आम्ही त्याच्यात मग ते चिकनच्या पीस आहेत ना त्याच्यात आम्ही पूर्णपणे असं वापरून घेतो आणि इकड तांदुळना मी भिजत घालून ठेवतो आणि पूर्ण चिकन त्याच्यात फ्राय करून वापरून घेतोय आणि ते वापरून घेतल्यानंतर काय करतोय आमही तांदूळ तर भिजून घेतलेला असतोय ए वेळ आपण असं जर तांदव तो एक उकळी करून घेतला तरी चालतोय किंवा आम्ही डायरेक्ट त्या वापरलेल्या ह्याच्यात घालून हालवतो सगळं आणि हलल्यानंतर पण त्याच्यात पाणी घालतो डायरेक्ट पीस आणि म्हजेव आपल्याले पीस असतात थोडे आणि डायरेक्ट ते तांदूळ भिजवलेले घालून हलवतो आणि पाणी घालून एक रकळी आणतो आणि एकदम बारीक करून ठेवतो म्हणजे कसं भिजलेलं त त्यामुळ कस होतंय लगेच होऊन जाते आणि लास्टला आम्ही एक लिंबू पिळतो झाल्यानंतर सगळं म्हणजे कसं लिंबूमु पण त्याला टेस्ट चांगली आहे त्या आणि एकेकांना कलर पाहिजे असेल तर निमण्यावरला भात झाल्यानंतर कलर घालतात वरण मरतोय ना भात त्या वेळेला एकेकांना कसं होतंय अं आवडतंय एकेकांना आवडत नाही ह
हम्म हम्म
त्यामु ते आवड आवडण्या ह्याच्यावर आहे घातले तरी चालते त नाही घातपातरी लत
हा ते काय चांगलं दिसला पाहिजे
हा त्याच्यासाठी असते हा कोण त्याच्यावर सजावट सा म्हणजे काजू वगैरे असं घालतात कोथंबीर घालतात कोण जस पुदिन्याची पानं ठेवता म्हणजे काय असल ते पुदिना पण ऑप्शन आहे घटला तरी ल नाही घटलं तरी पण चालते सुुधिनाचं पण एवढा काय विषय नाही घालायलाच पाहिजे असं काण नाही असाय मी जरा जास्त कमी प्रमाण ठेवतोय पुदिन्याच आणि हे रस आपण कस गरम मसाला आणि आलं लसूण आणि मी खोबऱ्याच गिरबी जास्त घालतोय तळीचं प्रमाण कमी लसूण खोबरं आणि आलं लसूण हे सगळं एकत्र पेस्ट करतय आणि त्यातलं जरा असं पीस ठेवून का नाही हे वेगळंच रस्सा वेगळाच करतोय म्हणजे त्या भातामध्ये काय ऍड करतच नाही हे सुकं आपण जे फोडी ठेवतो ना त्यात थोडं ते वेवळाचा रस्सा करतोय मी त्यात मिक्स करतच नाही काय त्यामुळे इकड रस्सा आणि इकडं हे असं होऊन जातय मग कोण सांगतय तिकट पाहिजे असेल तर असा थोडासा द्या असं म्हणतात आणि एकेकांना रसा नकोत असेल तर ह्याच्यातच तिखट थोडं वाढवा म्हणतात मग आम्ही असं करतो तिकड थोडं जास्त वाढवून देतो बिर्याणीमध्येध्ये असं करतोय आणि सोबत आम्ही कांदा टमॅटो लिंबू हे आपण छोटे छोटे पीस करून आम्ही ते पण सोबत देतो त्यांना असं करतो मग कसां आहे किती क्वांटिटी हाय किती किलो पाहिजेय काय वर आम अस तुम्हाला कश पद्धतीन पाहिजे का
हा जर ह्या असं पद्धतीने म्हंटलं तर मग किती काय घेत काय तुम्ही काय नोंदाय लागते काय काय
अ हम्म ते कस होत एक एक वेला रेट कमी जास्त होतोय ना चिकनचा मग आम्ही काय म्हणतो तुम्ही चिकन आणून द्या आणि जर सुकर करून घेणार असेल तर मग आम्ही दर सांगतो त्यां जर असेल चिकन तर आम्ही कस सहाशे रुपये घेतोय किलो ला असं करतोय त्यांच चिकन असलं तर आमच करच असते फक्त अस करतय मग कि जण कर म्हणजे चपाती भाकरी मागतात मग त्याच प्राईज वेगळे असत एक एक जण काय म्हणतात फक्त आम्हाला राईस नको हे चपाती आणि हे करून द्या सुकरच सांग त्याच वेगळं असतंय मग कुणाला क किती पाहिजेला चपाती त्याच्यावर ते लहान मोठी साईज तरी आम्ही एका चपातीला वीस रुपये घेतो आहे असं म्हणजे करण्यावर असते. कमी जास्त कोण मागते कोण म्हणते आम्हाला मोठीच असू दे. पण म्हणते आम्हाला छोटी असू दे त्याच्यावर मग आम्ही ठरवतोय. पंधरा रुपये, वीस रुपये. असं आम्ही करतोय आणि पोळ्या पण घेतात एक-एक जन पुरण पोळ्या
ते कसं असतय?
ते पण आम्ही
का पुरणपोळी काय त्याच्यासोबत आणि काय आमटी वगैरे
हा आमटी मागतात. जर आमटी मागितली तर आम्ही एक शंभर रुपये एक्स्ट्रा घेतोय आमटीचं फ क्त आणि आमटी नको असते तर फक्त येळवणी पाहिजे असेल तर मग आम्ही काय अ पोळ्या करून देतोय त्या पोळीचं कसं एक पोळ्या मी पंचवीस रुपयेला पकडतो. एक पोळी पंचवीस रुपयाला ला धरतोय किती पोळ्या पाहिजेत त्याच्यावर आणि हा नगावर देतोय आम्ही म्हणजे असं असेल प्रमाण जास्त किलो दोन किलो मग ते वेगळा रेट पडतय. असं करतोय आम्ही जास्त करून नगावरच घेतात. कसं पडतंय नगावर आणि मग काय करतात आमटी पण तुम्हीच करून दया म्हणतात. किंवा एक-एक जण असं पण करतात. कि सगळंच तुम्ही करा भात पण करा आमटी पण करा कटाची. सांडगे तळन द्या किंवा भाजी पण करून द्या म्हणजे कस ऑर्डर असेल तस अस. ते तुम्हाला कसं पाहिजे तस
एकदा ते बिर्याणीच बघूया ह. मी कळवतो नक्कीच छान वाटलं ऐक कून रेसिपी तेन छान वाटली एकदा ब तो आता तुमच्याकडे मागून लवकरच करूया.
ह् थँक यू थँक यू बघा अजून कधी कुणाला पाहिजे असेल तरी
हा, हा नक्की नक्की कळवतो की.
हा. अजून पण आम्ही असं म्हणजे लाडू पण करून देतोय.
हा.
ह् लाडू पण अस जास्त कोण ऑर्डर असत्या माझी हो. रव्याचे लाडू करतो. कळीचे करतो. बेसनचे म्हनजे सगळ्या प्रकारचे लाडू करतो.
हा.
माझे रव्याचे लाडू पण खूप छान होतात. भरपूर जण घेतात. ऑर्डर
नक्की नक्की मी सांगतो तुम्हाला ता अ जेव्हा कधी लागणार आहे तेव्हा करून देतात.
हो आणि मी केल्यानंतर तुम्हाला टेस्ट पण देतो कारण माझी सारखीच ऑर्डर असत्या
हा, हा नक्की नक्कीच.
केक पण करत्या आमची मुलगी केक पाहिजे असेल तर केकची पण ऑर्डर घ्या कधी पाहिजे असेल तर. हम्म, हो सांगा तुम्ही कधी पण फोन करा.
कसले कसले केक करत्यात काय त्याबद्दल सांगाल का तुम्ही
केकचं पण काय आपल्याला कस पाह्या तसं पानचा करतात कुन्हाला चॉकलेटचा कुणाला म्हणजे कुठलं अ हेच ऑर्डर असेल तस तुम्ही जर फोटो टाकला किंवा मला असा केक पाहिजे तर तशा प्रकारे करून देतात केक म्हणजे कस अ कुणाला बार्बीच पाहिजे असत कुणाला म्हणजे असं प्लेन पाहिजे असतंय कुणाला म्हणजे आईस केकमध्येच डिझाईन तुम्हाला प्लेन पाहिजे किंवा कशी पाहिजे तशा प्रकारे करून देतात हा आईस केक मध्येच तुम्हाला करून देतात साध केक काय करत नाही पण घेतच नाही ना ते
हा होय होय
ह् फक्त आईस केकच करतात त्याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिळेल हम्म हम्म तेच ते चालते बघा मग कधी करा मग कॉल करा घेऊन जावा केक पण असं कधीतरी आधी मध्ये केल्या तर तुम्हाला मी टेस्टला देऊ शकतोय असं काही नाही
ऑल ओके ओके
ह् आम आमच्यात कसं होतंय कि अ मिटिंग वगैरे असतात त्यावेळेला लाडूचा ऑर्डर असता किंवा बी चे असता महिला विषयी त्या वेळेला पण असं केक वगैरे घेऊन जातात किंवा लाडू किंवा असं म्हणजे वेगळा काहीतरी नाश्ता असं पण घेऊन जातात मग तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते पण घेऊन जावा तुम्ही काय पाहिजे ते तुम्हाला
हा नक्की चालेल छान वाटलं ऐकून सगळं
आणि कोणाला तुमच्या ग्रुपमध्ये किंवा मैत्रीणीला वगैरे पाहिजे असेल तर सांगा
हो नक्की नक्की कळविन मी
हम कारण म्हणजे अशा खूप ऑर्डर असतात